हां काय चाललंय
काय म्हण नाही मजेत तुमच्याकडे काय आहे आता
काय नाही बघा मजेत बसलेली न्यूज बघत ते हॉटेलची न्यूज निघालेत ना बघितले असतील तुम्ही
कोणते हो हो हो आ
आता ते हॉटेल चेकिंग चालूूनत का
हो हो हो हो हो खूप लू आहे
हम्म हा ना बर र प्रमाणात हॉटेल वगैरे बंद केले हो ल लले चांगलंय आपल्या खेडेगावातल्या माणसांसाठी तर भरपूर भरपूर चांगले ते छोटे टपरी वगैरे ते करणं खरंच गरजेचं होत आणि सरकारनं ते केलं ते बरं झालं
त्याना क काही जरी गरज पडली म्हणजे आपण हॉटेलमध्येध्ये जातो विश्वासाने की तिथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असत अरे आपल्याला हा विश्वास आपण आपण तिथे जेवतो आणि ते लोक काय करतय तर त्या विश्वासाला पूर्ण ते म्हणजे अविश्वासच झाला न तो म्हणजे आपण त्यांना विश्वासाने ते जेवण करतो आणि तुम्ही तेवथे तेवढी काळजी ठेवत नाहीये. तुमच्याकडे येणाऱ्या कस्टमरचा तुम्ही विचारच करत नाहीये.
हो! मग काय तर, आणि काय करतात माहित आहे का? आठवडा आठवड्याच ते रसा वगैरे असतो ना, ते बनवून ठेवतात म्हणजे, छोटे छोटे ते ढाबे असतात ना तिथं तर तसच असतात. आणि किचन अजिबात साफ नसत काही नसत. आपण थोडीचात जाऊन बघतोय आपण तिथल्या तिथं जातो बाहेर खात आणि बाहेर येतो पण आज कस त्यांनी स्वच्छ छ ठेवल्या डेट संपलेले मसाले यूज करतात. मग त्यामुळे माणसांना आजारी होतात ना ते आजारी पडतात मग काहीचे मृत्यू हा पण होतो. बघितलं ना! आता किती तरी केसेस आल्या अशा कि बाहेरच खाऊन मृत्यू झाला वगैरे
हो इव्हन असा पण होत, किती वेळेस तर आपण जसतय कधी कधी म्हणजे असं एखाद्या प्रवासामध्ये कसं, आपण एकदम प्रॉपर हॉटेल नाही मिळाले तिथे चांगले हॉटेल नाही असे नॉर्मल होटेल आपण गेलो तिथे आणि कधी कधी होतं ना! आपल्याला की आपल्याला बाहेर खावंच लागतं, आपल्याकडे काहीच दुसरं ऑप्शन नाही. ते खाऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवस तब्येत खराब झालेली तब्येत का खराब झाली तर डॉक् ला सांगितलं तर बाहेर जेवण केलं, मग बाहेर जेवण केलं म्हणजे तुमचं बाहेर जेवणात आलं म्हणजे त्या तिथली ती स्वच्छता नसेल किंवा काहीतरी त्यांनी इंटरनल बाहेर दिसायला स्वच्छ आहे पण मध्ये किचन मध्ये अशा गोष्टी. जस आ तुम्ही सांगितलं तर त्याच्यामुळे आपली तब्येत बेघडून जाते.
आता पुण्यात पण कितीतरी हॉटेलमध्ये. डेट संपलेली मसाले गावले डायरेक्ट जाग्या वर सील केलेत हॉटेल.
बर करायलाच पाहिजे नाही, तश त्याच्याशिवाय सुधारणार सुद्धा नाही.
नाही हो! पाण्याची बिस्लरी सुद्धा बंद करायचे आहेत आता. बिसलरी सुद्धा युज कराय नाही कातर, बिसलरीत पाणी कधी भरलेलं असतं काय माहिती आपल्याला आपल्याला हा एवढंच माहि कि ते पाणी स्वच्छ हे, मग आपण घेतो पितो पण असं न नाता पाणी किती दिवस झालं पॅकिंग असतंय त्यात म ते पॅकिंग पाणी खराब होतं आतल्यात आपल्याला समजत नाही. पण आपण ते बिस्लरीचं पाणी स्वच्छ म्हणून असं पेतच असतो आपण.
हो!
ह
नाही पण म्हणजे पाण्याबद्दल तुम्हाला थोडासा असा प्रश्न की हा ते स्वच्छ पाणी असेल प्रॉपर तर ठीक आहे. आता काही ठिकाणी. आपल्याकडे ठीक आहे. पाणी दररोज येतो. अशी काही काही ठिकाणं अशी आहेत की जिथे महिना भर, एक एक महिनाने
पाणी येत नाही.
हो तर ते महिन्याभराचं पाणी जे ते साठून ठेवतात.
ते कसं स्टीलच्या वगैरे ठेवतात प्लास्टिकचं कस प्लास्टिक खराब
हा तोच आहे प्रश्न की ते प्लाॅस्टिक आहे ना, तर त्या प्लाॅस्टिकला काहीतरी त्यांनी, रिप्लेसमेंटचा विचार
करायला पाहिजे. पण दुसरा तरी कोणता विचार करणार ना पाण्यासाठी, दुसरा पर्यायच नाही, मग स्टीलची बॉटल मग ते बॉटलच किती महाग पडेल ना त्यांना.
हो... तेच ना, म्हणजे ते सगळ्याच गोष्टींकडून विचार करणं गरजेचं.
हां. मग आता ते का अक्वॉ चे नियोजन केलेय काहीतरी अक्वॉ बसवायचे. हॉटेलमध्ये सगळ्या आणि अक्वॉचच पाणी द्यायचं असं काहीतरी चाललंय न्यूज मध्ये. बघण्यात आलं.
त्या लोकांचे हाल होतील.
हो ते आहेच.
कारण की आता एवढ्यात मी पाहिलंय की, प सारे ना वॉटर्स चे मॅन्युफॅक्चरिंग झाले पाहिजे. या एक दोन वर्षामध्ये तर खूपच. खूप नवीन-नवीन बॉटल्स मी ते समोर आले,
हो भरपूर
हो आपल्याला तुम्ही म्हणतात ते बरोबर प्लास्टिकचा विचार, प्लास्टिक एऊ कस केलं तरी आपल्या हेल्थ करता पण चांगलं नाहीये आणि नाही आपले निसर्गा करता. कारण की जमिनीवरच्या प्लास्टिकच्या बॉटल्स कुठे पण फेकलेले असतात ते
तेच ना
कालच ना आम्ही बाहेर दरवाजाच्या बाहेर उभे होतो. प्लास्टिकची बॉटल अशी कोणीतरी बाहेर टाकली गाडी मधून दुसरी गाडी आली त्या प्लास्टिकच्या बॉटल वरून गेली परत तिसरी गाडी म्हणजे त्या बॉटल्स आणि थोड्या वने ते आपल्या गायी फिरतात जनावर बाहेर फिरत असतात त्यांच्या कुठे लक्षात येतात ना या गोष्टी
हम्म तस प्लास्टिकच्या वस्तू म्हणजे पिशव्या म्हणा परत असं म्हणजे बरच गोष्टी येतात. प्लास्टिकच्या ते सगळ बंद केलं पाहिजे का तर प्लास्टिक नष्टच होत नाही ना ् कचरा वगैरे पण प्लास्टिकच्या पिशवीतूनच फेकतो तो पण बंद केला पाहिजे. का तर आपण आपण कचरा फेकतो न त्यात अन्न असत शिळं आपल राहिलेलं शिळांना पण फेकून देतो ना मंगुरं वगैरे खायला जातात त्यांना काही ते साईडला करायं का ते तसेच
त्यांना नाही जमणार ते बरोबर ते तसच जात त्यांच्या पोटात जात आणि नंतर काही आजार होऊन ते बिचार त्यांचा त्यांना जीव सोडावा लागतो त्यां
हो ना मग आपण किती मोठं पाप करतोय ना
ब नाही आम्ही पण आता ना जितकं होईल तेवढं प्लस्टिकला ना रिप्लेसचाच विचार करतो घरामध्ये पण प्लास्टिक थोडा कमीच वापरन वापरण्या चालू आहे
होय ना
इव्हन मुलांना सुद्धा प्लास्टिकच्या बॉटल्स पेण्याचे स्टीलच्याच बॉटल्स घेतल्या म्हणजे त्यांना पण हेल्थ व इवन टिफिन असो त्यांच्या बॉर्डर्स असो तिथे सुद्धा आम्ही ना शीलंग हे वाठवल प्लॅस्टिक कमीच करतो आणि आपण हळूहळू आपण जर सुरुवात केली तर बाहेर पण करू शकतो हो खूप खूप सारे प्लास्टिक म्हणजे इथे बघ त ते प्लस्िक भेटलच आप
आता ड डब्यापासून पहिलं स्टीलच डबा असायच आपल्याला शाळेत नेयला आता डब प्लास्टिकचा डबा प्लास्टिकची बाटली प्लास्टिकचा फ सगळं त्यांच ते प्लास्टिकचच निघालंय आता नाही तर पहिलं किती हे असायचं ना
बरोबर मी आता ते थोडा दिवस वापरा नंतर परतो नवीन घ्या आपले टिफिन जे असायचे ते किती वर्ष चालवायच
चालायचे हो
इव्हन आपल्या मला आठवत अजून म्हणजे ते जे लहानपणाची टिफिन असेल ते अजून सुद्धा जर काढण्या सापडतील काय या
हो असतात घरात नाही
च्या वर्षी घेतलेला पुढच्या वर्षी द्यायला
हा आणि ते खराबच होतात ना कसं आपण किती पण धुतलं तरी त्याच्यावर किटणू निघतच नाही तसच ते तेलकाट असतात
हो त्याच्यापेक्षा स्टेंटच चांगलं वाटतं त्यांना
हो
आता आले पण काही काही ना स्टेज छान टिफिन आलेले तर आम्ही तीच रेफर केलेली आहे हो त्या मग ते प्लॅस्टिक पेशी म्हणे थोडसे पेशी जास्त जातील पण ते पण चांगले राहतात
हां आणि आपण काही दरवर्षी नवीनच घेतो की म एकदाचाच तो स्टीलचा घेतला म्हणून हा
आणि मुलांना समजून सांगितल्या ना मुलांना पण समजते ते की
समजत आपल्या टायमिंगला प्लास्टिकचा डबा दिला की कि नाही ह्यायला आज वाटायच नाही आई नको आम्हाला असं म्हणायचं
ह आता तर डिझाईन बघून मुलं पण म्हणतात ह हे चांगल्या वर
हो आता मुलांना एवढंच माहिती ते हा छान दिसतय ना म्हणजे ती चांगली वस्तो
हम्म देखावे पिचल
तं समजत नाही
ह मग तेच आपल्याला समजून सांगलं जाते
गरजेच आहे हा आता कसे रस्त्यावर पुढारी पेपर वगैरे युज करायचे ते पॅकिंग खायला वगैरे पॅक ते सुद्धा बंद केलं पाहिजे का तर त्याच्या वर्षी आईन लिहिलेलं असतं मग ते शाय केमिकलच असते ना ते सगळे आपल्या खद्य पदार्थांना वगैरे लागते आणि तेच आपण खातो पण हा विचार कधी करतो का बा हा त्याच्यावर काहीतरी शायन लिहिले ते पोटात निघाले
कोणी विचार आता हे जे चालू नाही आता सध्या हे जे करताय म्हणजे ते जे न्यूजमध्येध्ये चालू ते खरंच चांगलं आहे जर असा विचार केला ना तर काही दिवसांनी हळूहळू सगळ्या गोष्टींमध्ये ना लोकांना भीती तरी राहील की नाही आपण हे करतो चुकीच आहे हे पुढच्या वेळेस आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे काही पण वापरताना विचार कर नाही आपण कोणाला आपल्यामुळे त्रास होत नाहीये समोरचा माणूस आपल्यामुळे त्याला कशाची दुखापत होणार नाहीये हा विचार तरी करतील लोक
त्यामुळे जरा म्हणजे परिस्थिती जरी बदलेल महागाई नाही महागाई वाढेलच पण परिस्थिती बदलेल ना मेन परिस्थिती बदलली तर हो परिस्थिती बदलली तर कशी माणसं सुद्धा बदलतील जे मृत्यूच्या दारात जात तेव्हा असेल कितीतरी मृत्यू होतात आता बघितलं ना म्हणजे ते सगळं आपल्या हातात आहे आपण करल तेसच
बरोबर ते चक्र आपल्याला थांपायचं का ते चालूच द्यायचं ते आपल्या हातात असतं ते
हा ना ते सगळं आपणच केलं पाहिजे
हॅलो आवाज हा खूपच होते हॅलो येतच नाही आवाज